हॅलो.
हा, आवाज कट होत होता, आता येतो का?
येतच आहे, कट तेच ते आणि हा, आवाज नाही मला.
हा, आता येतो बोला.
अच्छा, मला वाटलं की काही झाला म्हणून
नाय, नाय, मी मी हॅलो, हॅलो करत होते, पण तो कट झाला होता. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
स्पेशल माट
हॅलो हा, आवाज माझा येतो का तुम्हाला?
हो, येतोय तुमचा येतोय मला क्लियर आवाज.
हा, नाही मी बाहेर येऊन थांबले अंगणात, म्हणताना आवाज चा प्रॉब्लेम असेल तर म्हणून. म तुमच्याकडे गौरीच्या वेळेस फराळ बनवतात का?
हो हो हो फराळ बनवतात ना.
पूर्ण दिवाळीसारखा.
हो, हो.
हम्म माझ्या पण घ
पूर्ण दिवाळी सारखं सगळं फळं आ बाकीचं पण सगळं मिठाया म्हणजे आपण जे दिवाळीत बनवतो ते.
हम्म हम्म हम्म हम्म.
. जेवढ जमेल तसं करतो.
तुमची एखाद्या स्पेशल रेसिपी सांगा ना, तुमच्याकडची किंवा तुम्हाला जी छान बनते ती.
अ स्पेशल रेसिपी म्हटलं तर तसं तर मुलांसाठी सगळंच बनवावं लाग तत
अनुभव जास्त आहे ना, एकोणीस वर्षांचा अनुभव पडल्यानंतर रेसिपी पण जास्त आहे. .
रेसिपी पण खूप आहेत, म्हणजे बनवते मी अशा चे तो बाहेर नाही आम्ही म्हणजे पोरींना जास्त हे करत, कारण आता बाहेरचा खाऊन तर बघताय आता कसं काय आजारी वगैरे पडायचं खूप असतंय. त्याच्यामुळं बनवते मी घरात, म्हणजे वडापाव वगैरे घरातच बनवते. अ अम मला मसाले भात छान जमतो, जेवणामध्ये ते मी बनवते. अजून चा मनच्युरीयन बनवते पोरींसाठी. पावभाजी, इडल्या. बनतं घरी हॅलो. हॅलो. हॅलो. .
येतो का आवाज?
एक मिनटं. हॅलो, हा येतोय येतोय बोला.
काय माहिती का तुम्हाला आवाज थोडा कमी येतो.
हा क म क मध्ये मध्ये ना जात तोय पूर्ण आवाज मम तुमचा जातोय किंवा मग माझा तुम्हाला येत नाहीये.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
. बनवते काय ना काय पोरांसाठी अहो बनवावंच लागतं नाहीतर मग खूप चिडचिड करतात.
आता येतो ना?
हाव येतोय येतोय.
हां. ते त्यांना कसं काय -काय माहिती आवाज कमी जास्त
हा तसच तुमचाच नाही अजून दुसरे कॉल पण आले ना म दुपारी असंच होत होतं मध्ये म धे डिस्कनेक्ट होतायत किंवा आवाजच येत नाही बरळल्यासारखा आवाज येतोय. खूप म्हणजे इकडं मोसम पण खराब आहे, हवा सुटलीये जोरात आणि आभाळ पण खूप आलंय हं त्याच्यामुळं
बाकी अजून?
बाकी अजून काय नाही, आता तेच स्वयंपाकाचीच तयारी करायची. आणि आता ही छोटी चाललीयं क्लासला ती येईल साडेआठ ला, तेच्या आधी ती यायच्या आधी स्वयंपाक तयार करायचा म्हणजे आलं का जेवण करतात. दिवा बत्ती वगैरे करून.
आणि मॉर्निंगला किती वाजता शाळेत जावं लागतं सकाळी? सकाळी मुलींना
मुलींना अ मो ठीचं कॉलेज सुरू झालंय आता चार- पाचच दिवस झालेत सुरु होऊन एक सात- आठ दिवस जास्तीत -जास्त आठवडा झाला असल ती सकाळी जाती साडेसात ला घरातनं निघते, आठ ला आठच कॉलेज आहे अ आणि दुपारी दोनला सुटतं, अडीच ला घरी येते आणि छो ती साडे आठला जाती तिची बस खूप फिरून जाती ऍक्च्युली स्कुल आहे नऊ वीस चं पण मग स्कुल फिरवून जाती त्यामुळे मग तिला साडेआठलाच जावं लागतं आणि पावणे पाचला घरी येते.
मग प्रवासात थकून जात असंल?
अ हो प्रवासात जाता ती छोटी जातीच थकून हो, आणि मोठी चालतच जाती अ तीजं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे कॉलेज. खूप लांब नाही घेतलं ऍडमिशन, चालत जाता येईल असंच घेतलंय.
ह, हा, हा, ह.
कारण मग एवढं लांब ट्रॅव्हलिंग करून यायचं, म्हणल्यावर मग कंटाळतात ते.
बरोबर ना हो.
हं...
असंच होतं बघ, पोरांचं शाळांचं हे होईपर्यंत त्रासच असतो.
हो त्रासच असतो आणि आत्ता मी घरी आहे म्हणून आधी मी जॉबलाच जायचे पण आता घरी आहे तर कस मग, नाही पण लवकर काम उरकलं तरी चालतं दिवसभर काय ना काही नाही का क राहिलं तरी पण आधी सगळं आवरूनच जावं लागायचं. हुं...
नुकतं मग धावपळ जास्त.
खूप धाव पळ म्हणजे तशी मोठी करून घेते, सगळं काम बऱ्यापैकी पण मग असं वाटतं त्यांचं त्यांना अभ्यासाचं पण असतं, आणि घरचं पण सांगायचं सगळं.
ह नाही मुलांचं मग अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं.
दुर्लक्ष होतं, तेच होतं म्हणून मग तिला एखादं -दुसरं काम ठेव ते मी तिच्यासाठी, पूर्ण मोकळी पण नाही ठेवत.
कारण मग ती सवय मोडून जाईल कामा
हो सवय मोडून जाते, कधी भांडी थोडीशी असली तर घासायला लावते किंवा कधी मग पोछा मारते. एक- दोन कामं ठेवते.
बरोबर बरोबर बरोबर नाही चांगलाय.
आपल स्कूल. उशिरा असायचं तर मला चांगली भेटायची ती सकाळचं काय ना काय करायला पण आता तीच सगळ्यांच्या आधी निघून जातील. ''हं'' हं''
''हं'' नाही मुलं शाळेत जायची म्हटल्या नंतर स्वतःला पण लवकर आवरावंच लागतं सकाळी.
हो, साडेपाच पासन उठावं लागतं कारण मिस्टर पण जातात सातला. सगळ्यांचा एका टायमिंगला गोळ आणि सगळे एकदम गेले का मग घर रिकाम पूर्ण.
हा हा, बरोबर नाही बरोबर आहे. नाही पण खूप धावपळ धावपळ होती.
खूप म्हणजे खूपच. आणि त्यात जर तब्येत वगैरे बिघडली अ.
तुमचं टाइम टेबल बसलं असेल त्यात.
हो टाइम टेबल बसलय साडेपाच ला उठलं का पाणी ठेवून द्यायच. आणि मग थो एक्सरसाईइज वगैरे नंतर पाणी येतं मग पाणी आलं का पाणी भरायचं. तो पर्यंत मग एक एक आला उठवत अ त्यांचा नाश्ता डब्बा असं करत. चालतं पण कधी गावाला वगैरे जायचं म्हणलं का मग त्यांची पाठीमाग सगळी धावपळ. तब्येत वगैरे बिघडली काय झालं की,
करताय का बाकी सासूबाई वगैरे असतात.
नाही नाही आम्ही सासूबाई जाऊ वगैरे सगळे गावाला आहेत.
अच्छा.
त्यामुळे मिस्टर मी आणि दोन मुली चौघच राहतो इथं.
चौकच राहतय म्हनजे विभक्त कुटुंब असल्यामुळे मग. हम्, माझ्या त्या बाबतीत सासूबाई सोबत असल्यामुळे थोडस कामात मध्येत होते.
मदत करतात आणि काम वाढतं पण आणि कमी पण होतं म्हणजे एखादा माणूस असला का. होऊन जातं.
हो काम वाढलेलं पण नसतं तेवढं मदत पण होते. एखाद दिवस आजारी आहे. तर चला होतात गोष्टी मॅनेज.
गावाला जायचं म्हणलं तर आरामशीर पुढं जाऊ शकता तुम्ही.
हम्म, आता पंधरा दिवस मी इकडच आहे हा,
हम्म, आता मी दोन दिवस गेलेली ना भात लावायला तर ती पोरगी. अ तिला साडेपाच ला उठलं का तिचा गोंधळ व्हायचा. कारण तिच्या पप्पांना पण चहा नाश्ता वगैरे सगळंच द्यायला लागतं ना. मग ती पाच वाजता उठायची कणिक मळायची. भाजी टाकायची मांघोळ वगैरे सगळं उरकून साडेसातला निघून जायची.
बापरे पण मुलींना सवय लावलीय म्हणून चांगलाय हाय.
हो लावली म्हणजे लागली तिला दिवाळीमध्ये थोडस. अस माझा हेल्थ इश्यू होता म माझ पाय भाजले होते दोन्ही.
अच्छा.
हा, तिची नेमकी सामावी परीक्षा होती दहावीची. आणि दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म पायावर पाणी पडलं होतं गरम. दोन्ही पाय भाजले होते हम्म, मग मला चांगला एक दीड महिना रेस्टच होती पूर्ण बेड. बेडवर न खाली उतरताच येत नव्हं.
ह मग ते मुलींना सवय लागून गेली.
तिला सांभाळायला, कारण आईला फोन केला तर माझी दोन नंबर तिच्यां बहिणी चे मिस्टर इक्सपायार झाल्यात, तिचे पोर छोटी छोटी हेत म ती साताऱ्यात जॉब कर ते म त्या पोरांजवळ कोण ना कोण लागतच म आमची आई तिथं राहती. मं आईला येऊ शकत नव्हती, आई आली बघून गेली पण थांबू नाही शकली ती. आणि बहिणीना बहिणीची काम राहतात सगळ्या जॉब.
प्रत्येकाला प्रत्येकाची काम आहेत, हो ना स्वतःचा संसार सोडून कोणी नाही येऊ शक
कोणी नाही येत, आणि घरचे पण सासूबाईंना रानातली कामं राहतात. अ जाऊबाईंना तिची पोरं शाळेत जातात, तर तिला नाही जमलं. म सगळं आख्खं दीड महिना पूर्ण घर मोठीण सांभाळलं सगळं, आणि दहा वी करत करत पडली, हो आणि तेव्हाच ती सगळा स्वयंपाक शिकली. तिच्या पप्पानी तिला चपात्या शिकवल्या, भाकरी शिकवल्या, दोघं करायचे. न त्याच्यामुळे ती शिकली.
नाही नाही आणि अनुभव तीला आला त्यातून, कि बाबा पुढं जाऊन काही हे नाही होणार त्यात.
हो अन नाही त त्याच्या आधी कधी एवढी जबाबदारी कधी टाकायचा प्रश्नच आला नव्हता तिच्यावर.
हा!
पण तेवा आगदी दळनानपासन करत होती सगळं, दळण करून दळायला द्याय ची हो आग सगळं घर सांभाळलं, कारण मला कसंचं हालायला येत नव्हतं मला. अ टॉयलेट बाथरूम मध्ये बसवाय लागायचं निऊन, एवढं झालेलं. हो!
पण त्यातून आईची पण किंमत कळली कि बा बा आईला काय करावं लागत घरीे.
नंतर नंतर म्हणायची. कधी मम्मा तुला चालायला यायचं, कधी तू उतरायची बेडवरन खाली? कमीत कमी बाहेर येऊन तरी बस, म्हणजे मी कशी करतेयं बघ.
जाऊ दे पण तिची! तिची सेवा तिच्याकडून म्हणजे सेवा झाली.
झाली झाली खरंच झाली, आणि सगळे जण म्हणजे नाव काढताय तिचे की. कसं का होईना पोरीची जात होती म्हणून केलं, तेच जर मुलगा असत तिथं. तर मला उठून करण्याशिवाय पर्याय नव्हता.
नव्हता बरोबर आहे ना.
मुली म्हणजे करतात.
फरकच असतो.
आता आमची छोटी जास्त नाही कामामध्ये, कारण आता दिदी करते तर तिला जास्त चिंता नसती.
हा नाही मोठीला जबाबदारी पडते ना!
पडते हो पण म ती कधी गावाला गेली. त म बारकी करते काम, पण तिच्या एवढ नाही पण करते.
नही अजून ती छोटी आहे ना ती? आणि थोडं रिलॅक्स असतं, छोट्या लोकांना थोडं रिलॅक्स असतं मोठ्यांपेक्षा.
अ तेच हं ना आणि आपला लाड पण असतो ना छोट्यांसाठी.
असतो ना शेवटी शेंडी फळ असत.
हो! ती मोठी म्हणती की तिला सांगत नाहीस कामं, म म्हटलं करणार आहे ती तू गेल्यावर तीच काम करणार आहे.
हम्म.
पण करते जेव्हा घरात अंगावर पडल्यावर जबाबदाऱ्या करतात पोर.